हा मला वाटलं की तुम्हीं कट केला तिकडून आवाज गेला म्हणून
नाही नाही इकडनं तर सुरूच होता. मी दहा दहा तेराला बंद केलं दहा मिनिट झालं होते.
ह माझं पांच मिनटातच सबमिट झालंय. मी आता ग्रुप वर टाकला मेॅसेज पांच मिनिटांतच कट व्हायलाय म्हणून,
हो हो तुमचा दु दुसरा ग्रुप आहे काय?
काय?
ग्रुप दुसरा आहे काय?
तुम्हीं कोणत्या ग्रुप मध्यें आहे?
लोकवानी फोन अ फ्रेंड.
अ लोकवानी नाही, त्या नाही आमच्या नुस्ता फोन अ फ्रेंड म्हणून मराठी आमच्या कॉलेजचा दुसरा ग्रुप आहे डीकेएससीचा.
हा हा
चांगली तुम्ही या ग्रुप मध्ये नाही ना? तुम्ही बाहेरच्या आमच्या कॉलेजच्या मुलींचा दुसरा केलाय ग्रुप. त तुम्ही बाहेरून जॉईन झालाय ना? आम्ही एप जेव्हा लॉन्च झाला तेव्हापासून आहे ह्याच्यामध्ये.
हा हा त्यामुळेच, आता इकडं मला माहिती झालं त्यामुळं आता दुसरा ग्रुपवर वाटतं मी?
होय तुम्ही दुसऱ्या ग्रुपवरती.
हम्म
तुम्हाला कोण जॉईन केला त्यांच्याबरोबर कॉल केला नाही काय तुम्ही?
त्यांचं झालेलं आहे.
झालंय होय?
हा त्यांना आता बहुतेकए डिओ असं काहीतरी आलेलं आहे वाटत त्या म्हनात होता तस
तेच ट्रान्स्क्रिप्शनचा आहे तो टास्क तमच जे देतील ते ट्रान्सलेट करायच आणि जे काय मध कधी ब्लँक वगैरे असतील ते सगळं फील करायचं
हम् हम् ह
तुम्ही ड्रेस ततेन आज शिवायला खुश नाही मला ते जरा थंड वार सुटलं की सर्दी होत्या ह
हा हा आता वातावरण चेंज झालेलं स
हा आता पूर्ण संपू पर्ण कंटिन्यू सध असत म्हणजे जातच नाही
हा हा
हा ते नाही ड्रेस शिवायला तुम्ही म्हणजे असं स्वतः स्वतः शिकला कि क्लास वगैरेे केलेला
हा क्लास केलेला आहे
क्लास
आरी वर्क चा आणि शिवणक्लास चा केलेला आहे
हम हम
ह
मग त्याच्यामध्ये हे करून तुम्ही ऑर्डर ते घेऊन ते का करत नाही
ह
आरबागचे पण ब्लाऊज ला भरपूर आहे ना खप त्याचं पण
हा हा
ते आमच्या इकडे तर भरपूर चालतंय ते जेेते सगळे आरी वर्कच करत
हा जाास्त हाय त्याला
हो च तुम्ही असं दुकानत टाकून असं फॅशन डिझानिंगच म्हणजे ब्लाउज वगैरे ते का साडी वगैरे सगळं शून देतात ते जरी टाकलं तुम्ही दुकान नसता तरी खपते भरपूर
ह
पण तुमच्या इकड गावापेक्षा असं सिटी रोड ला टाकाच
हा इकडं असं गावात असल्या सारखं हा आम्हाला म्हणजे असं धाराशिवलाच जायला लागतय काय पण असल
मग ते धाराशी तुम्हाला अस जवळ आहे कि लांब आहे
तरी तासभर लागतोय जायला
हम् हम मग तिथ अस जवळपास अस म्हणजे तिथं धाराशिव मध्ये दुकान टाकला तरी तुम्हाला येऊन जाऊन होणार नाही काय जासत
हा नाही होत
हम् हम्म आण की ते आरीवक्स वगैरे भरपूर खप आहे ना त्याला. ते माझी फ्रेंड न पण.
हा.
ती पण करताय सगळं ते.
हम्म म्हणजे त्याला तस लागतोय करायला टाइम तेन.
हा आणि एक ब्लाउज ला फक्त साधी असं बारीक जरी डिझाईन केली तरी पाच हजार तसंच
हा तुमच्या तिकड कस तिकडला खपतोय इकडं तेवढं आणखी जास्त जणांना माहितीच नाही. आणि माहिती जरी असलं तरी ते तितके पैसे नाहीत देत गावाकड
हम नाही तुम्ही थोडं रेट कमी करून लावलं तर चालते ना आमच्या इकडे खपते म्हणून डबल टीबल रेट करून लावतात.
हा तस आहे
तुमच्याकडें रेट कमी करून लावलं तर खपते ना सगळं म्हणजे ब्लाउज शिवायला पण तुमच्याकडेच येणार प्लस आरवर्क पण तुम्हीच करून देणार म्हटल्यानंतर. होत ते फक्त आरीवर्क साठी नाहीयत ब्लाऊज शेवून सगळं तुम्हीच करणार तर असं गिराईच ते कारखी गिराकला एकीकडे ब्लाउज शिवायचं एकीकडे हे करालायचंटलं गियकला पण कुठं कुठं जायचं. स हे होतय.
हा पण ते कस ज्यांनी केलं ना त्याला शिवायला येतंय अस दुसऱ्यान कडे गेलं ना ते काय ना काय मेजरमेंट मध्ये वेगळा अस होन बसतोय
होय.
कसं प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते माप तेन टाकायचे
हा.
मग तो पण मॅथचा क्लास
आवाज आहे ना तुमचा कायच.
आता येतोय काय.
हा याला.
तुम्ही तर म असंच अस
नाही नाही नाही नाही क्लास मु कशाचाच क्लास केला नाही मी कुठल्याच क्लासला गेले नाही असंच शिकले मी. बघून बघून.
हम्म हम्म.
हो. क्लास कशा जास नाही केलाम्ही कधीच कुठल्याच क्लासला नाही गेले. रांगोळी पण नाही मेहंदी पण नाही. लल स्कूलच्या असू दे ते पण नाही
नाही नाही फक्त वारस. आभळ आहे वार सूटलय. पाऊस काय नाही. लोकांनी शेती तर कशी करायची. होय पाऊस पण नाही काय नाही लोक. लोकांनी शेती तर कस करायची. तुमची पण शेतीत नसेल किती गावाकड
हा हाय तुम्हाला हय, का नाही?
आहे की, पाऊसच पडला नाही, त्याच्यात फेरली का कस, नाही नाही, सांगली ला आहे.
हा हा, पाऊस पडला तर पडतोय नाही, तरर नाही तर नाही. हा अ ते आहे.
पडला तर कस दिवस बर कंटिन्यू पडतोय नाहीतर, दोन दोन तीन तीन दिवस पड नागला असं व्हायला.
होय गेल्या वर्षी किती लवकर चालू झालत पाऊस, मे महिन्यातच पडायला चालू झा ता
मे महिन्याच्या वीस तारखेपासून तो कंटिन्यू सुरु होता.
होय, आणि आता आजून, मे महिनात संपून जून पण आला. काय?
जून पण संपला एकोणतीस तारीख आहे.
होय तेच म्हणाले, मे संपला जून संपला अजून पाऊस पडला,
हम्म
काय?
शेती शेतीत का पीक घेतात.
आमच्या इकडं ऊस, गहू, ज्वारी, वगैरे हेच पालेभाज्या हे देतात.
तुमच्या इकडं? आमच्या इकडं,
गहू
आमच्या इकड असं डोंगराळ भाग असं जास्त नाहीये, थोडा आहे की कोल्हापूर साईड ला म्हणजे, जोतीबाचे डोंगर, वगैरे इकडं. तिकडच्या साईड ला इकड नाही आहे.